येतोय आवाज ताई नमस्कार, काय म्हणता? काय म्हणता, काय चाललं?
काय नाही मजेत, तुमचं काय चाललंय?
एकदमच मजेत, बसली होती असच. आत्ताच ऑफिस वरन आली, बसली होती म्हटलं चला कॉल करूया.
हो हो
काय चाललं बाकी, झालं जेवणं वगैरे?
हो हो जेवण वगैरे झालं दुपारीच
अच्छा तुम्ही काही जॉब वगैरे करता, की घरीच असता मग?
नाही घरीच असते.
अच्छा
हाऊस वाईफ.
अच्छा ओके, चांगलं आहे चांगलं आहे.
हं हं हाऊस वाईफ आणि थोडस सामाजिक
हा अच्छा, माझा पार्ट टाइम जॉब आहे बिलिंगचा तिथे जात असते मी, आताच आली थोडा वेळ झाला.
हा हा हा
मग म्हणलं जरा ग्रुपवर मेसेज टाकुन विचारुया, कोणी फ्री आहे का.
हो बरोबर आहे बर आहे, सगळं शक्य होतं ना घर जॉब सगळं.
हा होत, सध्या तरी होतय.
हो ना लेडीजच म्हटलं की खूप प्रॉब्लेम्स असतात. सगळं घरातलं सगळं करून मग
हो तेच स ते तर आहेच पण आता सवय झाली ना पहिल्यापासून करत आलीय. त्याच्यामुळे
सवय म्हणजे आपण ते करून घेतो आपल्यात ती एक शक्तीच असते, लेडीज मध्ये. हा सगळ्या गोष्टी ती हँडल करतेच. इतकं ते जेंट्स नाही करू शकत, जेंट्स लेडीज चे काम करत नाही आपण जेंट्सचं पण काम करतो.
ह
हो ना, कधी कधी मला तर प्रश्नच पडतो बायकांच्या बाबतीत कि, कसं असताना किती शक्ती मध्ये
हो ना बाहेर पण घरात पण तेवढंच आल्यानंतर तीच एनर्जी तेच सगळं एक तेवढं याच आणि काम करायचं.
हा आणि जेंट्स कस घरात आले की ते आरामच करतात ना, ते थोडी म्हणार आहेत कि मी भांडे घासतो, स्वयंपाक करतो असं नाही होत ना.
हम्म मोबाईल घ्यायचा आणि बसून घ्यायचंय एक
हो व वरतून त्यांना आयतं हातात पाणी द्या, चहा द्या.
अ
असं नाही दिलं की, ते परत चिडचिड करणार खरंच म्हणजे कमाल आहे असं स्त्री शक्तीचा खरंच.
माझं छोटं बाळ पण आहे चार महिन्याचं.
हा हा हा प बाप रे मग ते बाळाला कोण सांभाळतं?
अ मम्मी सांभाळते ना माझ्या आता सध्या मी माहेरीय ना मग ती सांभाळते.
तो पण एक विषय आहे बर का बाळ आपलं बाळ आपलीच आई सांभाळ ते असं का होतं मला तर तेच कळत नाही. कारण हाय ना मी आहे सामाजिक क्षेत्रात म्हणजे खूपच हे नाही पण माझ्या माझ्या लेवलला तर बरेचसे असे यातात विषय म्हणजे काही भांडणं वगैरे घरातले घरगुती वाद तर बऱ्यापैकी ना असं जिथ जिथं बघतो ना आपण तिथं असंच असतं. बाळ झालं की आईच सांभाळणार, सासू का नाही सांभाळत तिचे वंशजत दिवा असतो ना तो म्हणजे हा भांडण लावण्याचा विषय नाही बर का?
नाही नाही नाही हा हा नाही जनरल माहिती पाहिजे बा असं.
हा सकाळीच एक माझ्याकडे एक विषय आला. तर ती लेडीज बिचारी तिच मिस्टर नाही तिला सांभाळत ती दुसऱ्यांसोबत असते कारण ना महिला सक्षमीकरण बर का मला खूप आवडत सगळ्या विषयाच मला आहे बऱ्यापैकी नॉलेज. जे आपण विषयात असेल तीथ मी बोलू शकते किंवा सांगू शकते त्या विषयावर. कारण खूप विषय येत राहतात असे हाताळण्यासाठी. तर मग हे ना त्या बिचारीला इतकं मी समजून सांगितलं कि बाई शेवटी कस असत लग्न कशासाठी करतो आपण? लग्न ही पद्धतच अशीय की एक तो नवराय, तो नवरा नवराच असतो तू असं असं कर म्हंटलं अशा अशा व्यक्तीसोबत जरी राहते तरी म्हणजे खूप असं वाईट वाटलं मला तिचं ऐकून असं मला लेडीजच्या बाबतीेत आहे ना खूप असं वाईट वाटतं, त्रास होतो ऐकलं तरी, आपण पण एक लेडीजय. म्हणजे आपण जितक समजून घेऊ शकतो समोरच्याला तसं दुसर नाही समजून घेत.
खरय आणि अ म्हणजे कितीही केलं ना कोणासाठी तरी काहीच फरक पडत नाही.
हो काहीच नाही फरक पडत. आणि किती बाई कलेक्टर असली तरी तिला घरी येऊन भांडे घासावच लागत.
हम्म भांडे चूल मूल काय सुटत नाही.
सुटत नाही आपण म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली. महिला पुढे गेल्या सक्षमीकरण हे ते सगळं सगळं सगळं आहे ते कागद पत्री किंवा बोलण्यासाठी ठीकय प्रत्यक्षात काही नसतं तसं. प्रत्यक्ष जीवन बाईचं खूप वेगळय.
हम्म तुम्हाला बरेच आता हे येत असतील ना समा म्हणजे सामाजिक ह्याच्यात म्हटल्यावर तर? डाऊट वगैरे करायला म्हणजे तुम्हाला असं त्यासोबत भरपूर नॉलेज असेल कोणाचं काय कोणाचं काय कोणाला कसं हँडल करायचंय.
हो महिलांचंच काय म्हणजे मी वेगळ्या प्रत्येक क्षेत्रात आता एक विषय आत्ताच झाला या शाळेत मुलांना पण अस सक्षमीकरण मुलींसाठी वेगळं वेगळं उपक्रम राबवत असतो आता सध्या असे वातावरण चालू आहे मुलींना सम म्हणजे समाजात काय घडतंय त्या गोष्टी सुद्धा माहिती केल्या. पाहिजे बरं मुलीच नाही मुलांना पण ते सांगावं लागतं. की कसं राहिलं पाहिजे तुम्ही कसं वागलं पाहिजे. म्हणजे ते मुलं असतील मुली असतील बायका सगळ्या सगळ्या ऑल सगळ्या ह्याच्यातलं माहिती हम् हम आणि हे कॉलेजचे पण असतात आता कॉलेजचे काही मुलं मुली ते कसे वागतात. मुलींना ते शाळेतच असं फॅड निघालं की ते वेगवेगळ्या पडतात हा आवडतो ती आवडती आरे ते वय नसतं आपलं तिथं शिकण्याचं वय म तर तुम्हाला सहावी, सातवीला जर कोणी आवडायला लागलं तर म्हणजे किती ते आपलं दुर्दैव म्हणाया लागल हे
हो ना आणि ते ऍक्च्युली वय पण नसतं त्या गोष्टींच
काही गोष्टींसाठी दुर्दैवच आहे की नाही
हो.
मुलं अजून लहान आहेत. अजून तुम्हाला मुलांना घडवण्यासाठी भरपूर तुमच्याकडे आहे. तेच आहे ना म्हणून आवाज कट होत असेल मागचा
काय काय काय
फोन येतोय नेमका मग आवाज कट होत असेल मागचा
अच्छा, अच्छा फोन कट करून द्या तो तिकडचा म्हणजे आवाज नाही कट होणार हो
तो कट केला मी
तुमचं काय शिक्षण वगैरे झालंय.
माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे.
ग्रॅज्युएशन झालाय का?
हम्म अर्थात मी ते नंतर अ दहावी झालेली माझी खरी त्याच्यानंतर ते थोडं थोडं अंतराने शिकलेली एक पदवी लागते म्हणून. हम्म पदवी पाहिजे असं म्हणजे ते सांगायला पण बरं वाटतं ना?
हो समोरच्याला सांगायलाही
हां हां तसं दहावी वर आता काही आता फी नव्यानव वर माझी दहावी झाली पण तरी पण ते अन आत्ताचं शिक्षणात भरपूर बदल आहे ना
हम्म भरपूर बदल आहे.
हम्म आता प्रत्येक गोष्टीला ग्रॅज्युएशन लागतं तुम्हाला इकडंन लायसन काढायला गेल तरी तुम्हाला बारावी पास किंवा ग्रॅज्युएट लागतं आता साध्या साध्या गोष्टींसाठी शिक्षण
म्हणजे जॉब साठी वगैरे पण म्हणा तर पदवीधरच लागतो त्याच्याशिवाय घेतचं नाही ते दहावी अन बारावीला बारावीला ती व्हॅल्यूच नाही राहिली आता
तेच ना शिक्षण खूप महत्त्वाचं झालय आता म्हणून असं जीव तोडून आम्ही सांगत असत शाळांमध्ये पण मुलींना मुलांना शिक्षण खूप महत्वाच आहे ते वय असत त्या वयात ते शिक्षण झालंच पायजे ते बाकीच कधी पण करता येतं.
की इच्छा नई राहत मग नई का असं पुढे करायच एकदा पण एकदा जॉबला वगैरे लागल का ते पैसे कमवण्याची जी हे लागली का चटक लागली का म ती तिथे पण शिक्षणाचं थोडस दुर्लक्ष होऊन जातं.
हो पैसा दिसायल लागला कि म असं वाटतं मिळतोय ना पैसा म काई गरज नई शिक्षणाची
तसं पण होतं न डिस्टर्ब होऊन जातं माणूस, शिक्षण पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मंग ते एखादयाच असं होतं की नी तो दोन्ही गोष्ट हँडल करतोय पण बऱ्याच ठिकाणी असंच होतं की आता पैसा यायला लागले चला जाऊ द्या आता इथेच मंग नई का कामातच माणूस रमून जातो.
हो ते त आहेच. आणि मुलींना तसं लग्न झाल्यानंतर नई होत शक्य
हम्म माझी वहिणीये तिनी पण लग्नाच्या आधी ती दहावीच शिकली होती त्याच्यानंतर माझा काकानं त्यांनी तीला ई थे म्हणजे नी का आणलं तसं म तिला पुढे शिकवलं वगैरे आता तिलास् तिचं डी. एड, बी. एड केलं ना आता तिला स्कूलला मधे जॉबला लावून दिलंय.
हो ते ते एक छाने बरं का म्हणजे
असायचं ते
अन् एवढं काई हे नव्हतं पण इथे येऊन तिला पूर्ण त्यांनी एकदम व्यवस्थित नई का शिकवली. जॉबला पण लावून दिली.
हांग ना त्यांचे छान भेटले तिला.
हम्म. काय काय असतात
अच्छा तो खूप कमीये बर का असत नाईतर काई त शिकून पण उपयोग होत नई खूप शिक्षण झालंय पण त्याचा उपयोगच नई होत. नोकरी नाई करू देत. बराच ठीकानी् नोकरी नई केली. तेव्हा घरगुती ग काईतरी कारायला पायजे असं उद्योग प्लास्टिक उग क्लास वगैरे
कशासाठी करतो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करतो. थोडंफार काई का होयना आपला पुरता का होयना थोडस केलं पायजे.
हो ना शिक्षणाचा आज एवढं शिकून मी एवढं शिक्षण करण्यासाठी पण भरपूर तसदियना आता सोपं नई न ते पण
हो त्याच्यान आता मागेच ते कितीही झालं शिक्षणावरणच नई का किती मुलांनी आत्महत्या केल्या.
तेच ना त्याच्यामुळं आहे त्याचा उपयोग झालांच पायजे तुम्ही किती जरी शिकलेल्या अस -ल्यानं तुम्ही पाचवी असो दहावी असो त्याचा सुध्दा उपयोग झाला पायजे मी त म्हणते छाने तुमचंई शिक्षण झालेलंय त्याचा उपयोग
छान वाटलं म्हणलं तुमच्याशी बोलून चला
हो हो चालेल चालेल ओके चालेल हो हो बाय.
ह